नमस्कार. काय म्हणताय? कसे आहात?
कसे आहात?
बस एकदम मस्त.
तब्येत कशी आहे तुमची?
एकदम व्यवस्थित.
काय चालू असत काय होत काय?
आता काय थोडस वय वाढत चाललं त्याप्रमाणे चालू असतं आपलं काय काय एक एक एक आजार हात दुखी पाय दुखी कंबर दुखी.
हो हा वयानुसार तर होतच राहत. ते तर आहेच केलं पाहिजे आता योगा जर वय वयानुसार असेल तर मग योगा करणं एकदम बेस्ट.
अच्छा.
म्हणजे बाकीचा व्यायाम करण्यापेक्षा... योगा केव्हा बेस्ट खूप चांगला त्याच्यामुळे... त्या बाकीच्या व्यायामामध्ये कधी कधी म मसल्सला जर्ब बसतो किंवा काही प्रॉब्लेम होतात दुसरे. योगा योगामध्ये तस काही होत नाही. योगा योगा जो आहे तो सावकाश असतो. आणि ते ते कीं ते जे आसन असत ते अनेक फायदे असतात ते एका आसनाचे.
अच्छा. माझं असं वाक किंग अस आणि घर घर काम असल्यामुळे मग ते योगा करायला असं काही टाइम मिळत नाही किंवा म्हणा
अरे असं नाही जसं तुम्ही अ जेवण करता दोन वेळेस म्हणजे हे कस दैनंदिन आहे तसंच त्या दैनंदिन तुमच्या योगा पण समाविष्ट केलं पाहिजे असतात योगा पण रोज दिनच-र्या म्हणून हे त्याच्यामध्ये आपण केलंच पाहिजे भरपूर अनेक फायदे आहेत मन एकत शांत होत रोग प्रतिकार शक्ती वाढते
बरं
आणि तुम्हाला जे काही जे त्रास असतात मानसिक ताण वगैरे जे सगळं सगळं त्याच्यामध्ये कमी होत म्हणजे मदत होते शांतता मिळते आणि शरीर जास्तीत जास्त फ्लेक्झिबल राहता
बरं -तेच आता हल्ली काय होते ते खूप पाय दुखतायत गुडघे दुखतायत
हो- मग- त्या गोळ्या वगैरे डॉक्टरांकडे जाऊन ऍलोपॅथीच्या गोळ्या घेणार त्यापेक्षा योगा सावकाश का होईना काय असत योगाकडे लोक ना गैरसमज खूप करून घेता योगाकडे त्याच्या दृष्टीने बघ तर स्लो आहे मग काय त्याच्या- हां मग त्याच्याने काय होणार आहे त्याच्याने काय होणारच नाही हल्ली कसं पाहिजे झटपट पाहिजे रिझल्ट सगळ्यांना झटपट पाहिजे मग काय करतात लोक डॉक्टरांकडे जातात गोळ्या घेतात झटपट त्याचे साईड इफेक्टस एवढे असतात
हो खूप -लक्षात नाहीे येत बरोबर
जर लोकांनी जर योगा सुरू केल माझ्या मते तर तुम्हाला डॉक्टरां जायची पण गरज पडणार नाही हाळू हाळु काय्ये ना योगाने तुम्हाला जो काही त्रास होतो निघून जाईल म्हणजे मुळापासून निघून जाईल अक्षरश जस मी तर म्हणते जसं आयुर्वेदिक औषधं आणि ॲलोपॅथी औषधं या दोन्ंचा क र केलं कयलो प ध्ये कसं झटपट रिझल्ट पण साईड इफेक्ट् जास्त आहे आयुर्वेदिक औषध घेतलं तर रिझल्ट तुम्हाला उशीिरा पण जो काही तुम्हाला त्रास आहे हाज ना तो मरा कसून बाहेर लागन जातो हा एवढं नक्की कि पेशन्स पाहिजे तसच योगा आहे
किती वेळ केला पाहिजे आणि केव्हा केव्हा जास्त फायदेशीर आहे काळी कि संध्याकाळी
हा हा एक छान प्रश्न आहे खर तरर म्हणजे योगा हा सकाळीच केव्हाही केला तर म्हणजे चांगलंच आहे अतिउत्तम सकाळी केलं तर
अच्छा
नियम काय आहे तुमच्या पोटात काही नसलं पाहिजे
अच्छा म्हणजे उपाशीट
अति अतिउत्तम कारण शरीर एकदम हलक असतो त्यावेेळेस त्यामुळे तुमची फ्क्झ जास्त चांगली असते आणि हेच जर तुम्ही संध्याकाळी केलं तरी ओके, पण त्यावेेळेस स् पोट म्हणजे रिकाम पाहिजे. जेवण करून तुमचे चार तास तीन तास तरी झाले पाहिजे.
बरं.
मग योगा करायच आहे. संध्याकाळी केलं तरी बेटर आहे. नो प्रॉब्लेम, कारण कोणाकणाला सकाळी जमत नाही तर
हा बरं आणि साधारण किती वेळ केला पाहिजे. पंधरा मिनटं अर्धा तास. तास कसं.
हा हा ते पण येते आता तुम्ही म्हणाल किती म्हणता तर पंचेचाळीस मिनिटं तरी तुम्ही केलं पाहिजे.
अच्छा.
मिनट मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही आसन असतात. सगळ्यात आधी तर वॉर्मअप करावं लागतं. आसन असतात. त्याच्यानंतर प्राणायाम असतात. सूर्यनमस्कार एवढं आहे सगळं त्या पंचेचाळीस मिनिटात इन्क्लूड असत. कारण मी योगा क्लास केलेला आहे म्हणून मला एवढी माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला एवढी माहिती देऊ शकते.
बरं.
हा हा हा आणि खरच चांगली गोष्ट आहे.
हा. हो चांगलं आहे आपले शारीरिक हालचाल तर मनाने व्यवस्थित व्हायला
हा बास बास उघच काय आपलं. भारताची एक योग ही संस्कृती आहे. ती अख्या जगाने मान्य केली आहे.
हो बरोबर.
पण या विषयावर बोलतोय. याच महिन्यात इंटरनॅशनल योगा डे आहे.
हो बरोबर बरोबर. तुम्ही केलाय कुठे पार्टिसिपेट
हो हो मग मग. केलाय ना केलाय मला मला त्याला योगा करायला फार आवडतं म्हणून मी एवढं बोलू शकते आणि सांू शकता आणि मी बहुतेक लोकांना मी सांगत असते की तुम्ही पण करत चला अस आणि त्याचे फायदे मला खूप खूप झालेत स् त्यालाच खूप फायदे झाले
अच्छा ब म
तुमच्या घरी येऊन आपण
कंण कंण
हा तर मग माझ तस तसच झाल माझा अनुभव उशीर का उशिरा का होईना योगा सुरू केला आणि खूप खूप सारे फायदेत मी आज मी जी काही आज आहे योगामुळे एवढ मी बोलू शकते सांगू शकते
अच्छा
हा एवढा अनुभव आहे माझा तुम्ही पण तुम्हाला जो हा त्रास आहे हा त्रास तुमचा पण योग योगाने हंड्रेडपर्सेंट जाणार
अच्छा इच्छा खूप असते हो पण सकाळी कस मुलांचे डबे आणि रुटीन एवढा पॅक असतो क नंतर आणि मग नऊ दहा वाजेपर्यंत हालतच नसते की चला आता आपण योगा काहीतरी करू
ये बघा इच्छा असेल तिथे मार्ग असतो संध्याकाळी करा संध्याकाळी काय इच्छा तेथे मार्ग निघतो
पॅक
अरे आपल्या स्वतः साठी पंचेचाळीस मिनिट काढायचेत चोवीस तासामधले स्वतःसाठी पंचेचाळीस मिनिटात काढायचे आणि आता आपण दोघी गृहिणी आहोत महिला आहोत म्हणून सांग जर घरा महिला गृहिणी जर फिट असेल, तर ती आपल्या घरातला तर सदस्य त्यांची काळजी घेऊ शकते.
हो ते तर आहे बरोबर.
ती अनफिट असेल. तर तिचीच काळजी सगळ्यांना. ठेवावी लागेल म्हणजे सगळ्यांना लोड परत होईल. एक तर मुलांच करावं लागतं. बाईलाच करावं लागत घरातल्या. जेट्स लोक असतात ते कामावर जातात. त्यांचा टिफिन करा बाकीचे आणखी सदस्य असतात सासून सासरे हे सगळ्यांच सगळ्यां. एकटीला बघावं लागतं.
बघाव ला आपलं बरोबर.
बेड वर झोपली तर अखं घर डिस्टर्ब होतं हे याचा अनुभव तुम्हाला आलाच असेल.
हो अक्षरश सगळे मुलं मुलं सुद्धा माझ्या सेवेत उभे असतात जेव्हा त्रास होतो तेव्हा..
ब बघा बरं त्ही तुम्ही यासाठीच म्हणूनच मला असं सांगावं वाटतंय सजेस्ट करातय तुम्हीव निम पं. तर दुस. द्या स्वतःला आणि बघा तुम्हाला स्वतःला स्वतःला आणि सुरु तला तुम्हाला. नको वाटेल त्रास होईल कि बाय काय वगैरे पण हळूहळू तुम्ही कंटिन्युटी राहिली न. तुमची तर तुम्ही अचानक तुम्हाला अस. जाणवायला लागेल. अरे आपला खूप छान. बदल झालाय मला कळणार पण समोरची व्यक्ती तुम्हाला सांगेल आणि तुमचच तुम्हाला तुमचच तुम्हाला जाणवलं अरे आपल्याला हा त्रास होता. पण आता त होत नाहीये. हा त्यांचच तुम्हाला जाणवेल.
बरोबर करून बघायला लागेल आता सुरु करायला लागेल
तुमच्या बरोबर आणखीन कोणी असेल त्यांनाही सांगा खर तरर तुमच्या मैत्रिणी
आसन माहित असतील की अ कोणत्या आजारावर कसं आसन करायला पाहिजे कोणत्या दुखण्यावर कसं आसन कोणतं आसन करायला पाहिजे.
हो हो नक्कीच नक्कीच तुम्हाला कुठलं पाणजे आता मी करते म्हणून मला माहिती आता आता तुम्हाला पाठ किंवा कंबर दुखत असेल त्याच्यासाठी तुम्ही भोजन वासन करायचंय
अच्छा
भुजंगासन करा. ताडासन करा कंबर दुखी साठी हम् ताणपाड असं म्हणतात चला ते करा खूप सारे आसन आहेत असं का पण एक आसन जर केलं तुम्ही कमरासाठी म्हण जर एक आसन केलं ते फक्त कमरेसाठी नसतं ते तुमच्या पाया साठी पण असतो खांद्यासाठीठी पण असतो पोटासाठी के पण असतं
अच्छा
ते पण् असतं
बरं
तुमचे अ आपल्या ज्या प्लड्स आहेत त्यांना ऍक्टिव करण्यासाठी पण प्रत्येक आसनाचा फायदा होत असतो.
बरं छान तुम्ही इन्फॉर्मेशन दिली मला त्याच्याबद्दल थँक्यू
हो ना तुमच्याशी पण बोलून मला खूप छान वाटलं खर तर असंच धन्यवाद